हाय गं.
येतंय ना आवाज.
हो हो.
बोला पाऊस आला तर परत आवाज येतंय की नाही.
कायगं पोरगा झोपलाय का?
नाय खेळतोय.
आल्यावर झोपतो काग मग क्लास मधुन.
कसला झोप आणि कसला जवळ घेतला जवळ हे ज्या हे करून करून बळजबरीनं तर झोपतो, काल झोपला नाही तर नाही रोज नाही. बाबा असले तर अजिबातच नाही, स्कूलशी येतो दोन सव्वा दोन पर्यंत येतो. मग आलं की जेवण वगैरे, मग झोप झोपतं नाही मग बाबा बाबा लगेच जातो दुकानात, लगेच जातो बाबांच्या पाठीत, तर मग आता काल मी हे कर थोडासा चिडचिडा वाटला ना मला, मग मीच झोपवते त्याला स्वतः.
लागतो ग म त्रास होतो ग मुलांना खुप टेन्शन येतं ना, मग मुलांची झोप पाहिजे बाबा, आता मी शौर्य तर खूपचं टेन्शन आहे बाबा शौर्य ला तर, म बॅग किती जड अस
अगं ह्याची पण तू बघशील ना, एक त्या दिवशी आम्ही पेपर चेक करायला गेलो त्यांनीच कंम्प्लेंट केली, तुम्ही वरच्या वरच्या फ्लोअरला त्यांना बसुदया, एवढे जिने चढवून जाता, आता बाकीच्यांचे ठिक की काय एक मुलं अशी आहेत हे ध धिप्पाड, आणि ही मुलं कशी आहेत, माझं हाव् एकदम हा आय आणि एवढासा बॅग घेऊन असं वाकायला असतो, मग ते बोलतात, ऍटलिस्ट जे काकांना म्हणजे ते असतात ना काका शिपाई काका त्यांना सांगा की वरती न्या बॅग, किंवा तुम्ही काही तरी ऍडजस्टमेंट करावं
तर स्कुल तर लई‌ सिस्टमॅटिक आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना तर मेल करा, असं इथे ऑफिस ला येऊन नाही बोलायचं. तर तुमचं काय असेल ना तर मेल वर, आणि तो एक अँप य आहे ग त्याच्यावरती तुम्ही डीस्कस करा, पीटीए मेंमबरशिप असं काय बाई.
इथे पीटीए मेंबर आहे पण कोण पीटीआय मेंबरला भाव पण नाही देत पीटीआय मेंबरला, सगळं टीचरांनाच सांगत बसतात.
धरणार ना आपण.
हम्म. आणि पीटीआय मेंबर तरी काय करून करणार तिथं कम्प्लेंट करणार त्याचं पण आपल्याला व्यवस्थित समजायला पाहिजे की त्याचं झालंय की नाही मी कमप्लेट केलेलंचे.
तुमचं मत म्हणजे टीचरांना सांगतच नाही का तुम्ही?
ना मिटिंग असते गं महिन्यात न एक मिटिंग असते पीटीएम मेंबरसि. सचिने आपली कोण जातंय गं मीटींगला पण् त्यांन बोल आम्ही नाही गेलो आता होती या लास्ट सॅटरडे ला. नाही गेलो आम्ही जाऊदे मरू दे. नंतर मग
काय सांगायचं‌.
आता परत आता पेपर चालू ए झाले का गं फर्स्ट सेमिस्टर?
झाले. पेपर पण दाखवले त्यांच्या आठ दिवसात दाखवतात पणा
यंदा खूप लेट झाली कारण तिलापसना जास्त आहे ना आणि म सुट्ट्या पावसाच्या झाल्या आता ह्याची मंडे पासून आहे. ती झाला बघायला बोलवतील परत‌. तेव्हा परत मीटिंग होईल मग तेव्हाच जाऊ आता जाऊ दे मसतर जाणार बडबड करणार.
हो ना. पण ना पेपर असल्यावर अजिबात नाही वेळ भेटत मग त अभ्यास घ्यायला लागतो थोडस लक्ष द्यावच लागतो. हम. हम्म. क्लास आणि तरी पण् अ् क्लास जरी लावला ना तरी त्याच तेचं हाय. म्हणजे स्वतःहून नाही बसणार मी सांगते अरे बस स्वतःहून कर अभ्यास. कर नाही तूच पाहिजे साईड ला. पप्पा ची जागा सगळ्यांना मोबाईल. आम‌.
नुस्ते बोलती मग तू घे. मग तुला घ्यायला नको अशी मग तुम्ही घ्या मग एक टाईम.
पण हे पण प्रोजेक्ट तसला तर त्या दिवशी दोन प्रोजेक्ट होते. आणि माझं झालंच नाही दोन दोन तर ते आणि पुढत एक पण अस चिडियाचा घोसला आपला हे नेस असत बर्डच ते अे मी ते युट्यूब ला बघितल डोकच चालत नाही कस बनवायचं हे मग मी त्यांना बोलितो तुम्ही बनवा नाही म् बनवणार पण नाही त्याला तसंच ठ कंटाळा येतो अगं मला बनवून बनवून कंटाळा आला प्रोसेक्ट. मी बोले तुम्ही ज हेल्प करा ना ते करा. हा मग?
नाही प्रोजान त्यांना बनवायला. त्यां ते शौरयला मॅथचं होतं का एक मॅथच मॅच मल्टिप्लिकेशन होत. त्यां करा बोल मी नाही करणार बोल मी जेव्न नाही करणार मग.
म. मला पण मला तेच बनवायला लागतं माझं आवरण आणि इथे कसं आपण आता दोघं असलं काय नाही मॅ तो कस पण सगळ असल्यावर मग नाही होत ना मॅनेज अजिबात. त्यांचं त्यांना व्यवस्थित लागत सगळं.
कार कुठेशी म्हणजे मला मी बघितलंच नाही का स दु कान.
खालीच समोरच आहे रोड ला.
माड सॉप आहे तिथे का पुढे पुढे एकदम.
आमचं घर बाहिल असतो.
नाही.
घराच्या घर गावात ना म्हणजे गावाच्या बाहेर घर आहे ना आमचं.
हम्.
तू रोडला जातानीच हयात, ते बंगले हायत बघ दोन हा मग पहिला बंगला ह्या साईडचा लेफ्ट साईडचा आमचा आणि एक साईडला तर त्या पाटलांचाना कारण तिथे आणि मग ती सामोरच आहे म्हणजे खालीच म्हणजे खाली दुकानने रोडलाच आहे आणि वरती आमचं घर हय. तू रोडला जाताना पाहिलच नाय का कधी?
हो, इथं जवळ हाय का? एकदा अनुन मला दाखवलं मला आठवतय गं.
आता न सर इकडे जाणं होत ना येणं जाणं?
नाही ना, संबंध नाही तिकडे जायचं. कधी तीर्थला, खोपोलीला कधी दवाखान्यात नेलं तरच. कारण मी त्याला तिकडे नेते ना गोसावीकडे.
हा, हा, हं. मी आधी इथे न्यायचे नेरलला आता वानखडेकडे नेते.
इकडेच त्याला फरक पडतो, मग तिकडेच नेतो आम्ही.
मी अगं नेरळला न्याचे म्हणजे इकडे खोपोलीत नव्हतं फरक पडत तर नेरळला न्याहचे. आता नेरळला काय होतं नंबरच नाय लागत अजिबात. हां. सुगवेकर.
बेकर, हां ते झालंत, हो गांगुलीकडे पण शो त्याला आमच्या एकदा गांगुल्याकडे नेलं होतं. काय ग त्याला काय झालं होतं? तो असाच लहान होता गं, नुसता त्याला ताप येत होता. तर त्याला तिकडे येईन नंतर नाहीच तर मग एकदा पनवेलला इकडे ऍडमिट केलं होतं. अ कोणता गं तो? पनवेला मोहिते.
हां, मोहिते हाह.
माझं ना मी खोपोलीला वानखडे बरंच फरक पडला. मग आता तिथेच नेते त्याला.
इथे पण आहेत तसे लहान मुलांचे चांगले आहेत डॉक्टर.
हं, तू छोट्याला पण तिथेच नेते का मग गोसावी
हां, गोसावी कडेच नेते. एकदा गेलो, हं एकदाच आणते औषध सगळं गेलं की नाय सर्दी खोकला, उलटी एकदाच आणते. आता मग त्या दिवशी त उलटी च आणलं म्हणून बरं पडलं. त्या दिवशी तो असं काय खाल्लं रात्रीच चॉक आणि तीन वाजल्यापासून खूप उलट्या करत होता. मग तिथं बड्डे होता तो गेला हाच्या शौर्यच्या सोबत अगं तिथे काय वाटतं त्याने चॉकलेट दोन चार खाल्ले एकदाच.
हां हं.
आणि झोपला घरी येऊन त्या तेलकट खाल्ला मी भजी काढली होती तेलकट ते खाल्लं, तीन वाजल्यापासन खूप उलट्या करायला लागला झोपलोच नाही आम्ही सात वाजेपर्यंत. तर मग नशीब मी औषध आणून ठेवलं होत. उलटीच. मग भीती वाटते आणि तो एकदम आदमोरा होतो. उल तीन महिने माणूस आद मुराच होतो.
आता तू इकडे कधीपसून गेली म्हणजे इकडे मग आता राहायला तिकडे?
बरेच आलंच असलं.
हां, म्हणजे पहिला जेव्हा तू चेंज केली स्कूल तेव्हापासूनच गेली का?
अगं त्याला फर्सला टाकायचं होतं ना तेव्हाच आम्ही बाहेर आलो. त्यांना बोललो आताच चान्स आहे एकदाच ऍडमिशन केलं म्हणजे केलं मग.
हां हा.
मग तुम्ही म्हणाल का मग परत दोन दिवसा नंतर आपण असं नाही बोलला आता त्याचा फट तय मग इथपासूनच त्याला मगं प्रॉपर होईल ना चालू. आम्हाला खरसुंडी लांब मग खरसुंडी लांब नसते ना. तर मी अजिबात तेही नसतं केलं मला उलड आवडलं होतं करसुंडी.
नाही आम आम्हाला जवळ पडतं ना. मग मी तिथंच हे केलं बरं.
राऊदे. मस्त येऊदेत काय प्रॉब्लेम नाही. तुमची तर चांगली येईल.
आणि आता अजून आता उलट मान्यता मिळाल्यावर मग अजून सगळं व्यवस्थित झालं सगळं.
आम्हाला आवडते आम्हला वाटलं. त्या बाजूला नाही आहे ना ग. कुठे असं बिल्डिंग वगैरे असं काय नाही नाही.
माणस खूप येतात मानस येत
येतात ना. माणस येतात ग. म्हणजे आहेत ना तो आता ऐकुलत आहे की त्याच्या आई. आता बाबा एकुलता एक आहे तो काय आता बाहेर पडेल. आमच्या एवढ्या घरामध्ये आम्ही तिघजण घरात जागा पण नव्हती होत कागज होती.
नाही. ते मानस वगैरे अजून तो पूर्वीक आहे. अशी बरीच आहेत हा पोर. हॅलो.
दादाचं पण उलट तिला बोलली ता भाति नाही बोलली भाऊ नावलं कशाला बोल भाऊ काल काय बोललो. डान्स टाकलंय ना तिथूनच क शाळेतूनच अग क्लासवर जातात. ह
बापरे एवढं ना म्हणून,
हो. ते मुल साडेसातला घर सोडतो. आण तो साडेपाच ला बाहेर येतो घरात येतो बोल,
बापरे,
म तसच नको आणि सांगतो का आणि समजा तर, जाता येताना तर रस्त्यावरन काय झालं अजून याना अक्कल आहे का ग. छोटीचीच ना अजून.
अजून पहिल पण नाही. बापरे नाही. एकटे जातात हो ना.
बोली भाऊ ना बर त्या
अग मी तर उलटे बोलत होते. रिक्षाच पण रिक्षा तर एवढं चेपलं तर मी रिक्षा पण नाही सध्या लावून दिली. कारण ना एवढं बॅग पण एवढी जड बॅग मी बोलली तुला गाडीतून पण उतरताना. म्हणजे जर गाडीतून उतरा गेल तर ते हॅण्डचं तोळच जाऊ शकतो एवढी बॅग जड आहे. एकतर ह्यांचं वजन
चला म्हणायचं.
ह त्याचे पप्पाच जातात घेऊन. दोन मिनट टात जातात ना. दोन मिनट लागतात पोहचायला गाडी घेऊन. ह मग त्यांना बोलि तसे पण जात तात ना ते सामान वैगरे आणायला. तर दोन दिवसाने जायलाच लागतात मग म्हणले तुम्हीच जायाच. थोडा मोठा झाल्यावर लावू रिक्षा खूपच लांब असेल मग ठीक आहे ना.
हो ना. आणि काय असं दुकानात तर माणूस कसं दोन मिनिटं जााऊ शकतो. की बाबा चल मी आलो जाऊन पटकन.
असतात ना बाबा असले तरी आणि आता कोण नाही तरी मी जाते थांबायला.
हा.
नक्की झाले ना. चहा वगैरे
नाही बघ. नवऱ्याला पाठवलं आता झोपी अजून तो झोपला असल.
हम्म हम्म अमरू बोली होते अंकित मी करत होती तर नाही लागलं वाटतं.
मला
मेसेज केलेला होत ती नाही बोलत होती.
बरं
तर ती मला बोलते तुला करू शकतो का मी एक्स्ट्रा पण आता काय माहित करू शकतो आता तिच नेटवर्कच नाहीये मग मी बोलले कशाला कॉल वाया घालवते.
आता तिला विचारते करू का?
हम्म आता हा तू केला ना मला?
हा
ओके आता नंतर मी करेल मग आता तर आपण जेव्हा कट करू मग तू सबमिट कर त्याला हम्म
होईल घे मला तेच रुपाली बोलली ते बारा मिनटं बोला बोल आपोआप कट होईल मला काय माहिती आग
अरे त्या दिवशी मी बोलली आग आणखी ते दहा मिनिटात मग मी तुला बोलायची विसरून गेली त्या दिवशी पटकन
आत्ता रुपाली बोलली माझं तिचं झालं ना
हा
आजं तू कसं कट करते तो बारा झाला काय म्हटलं मला का माहिती बोललं मग त्या दिवशी माझं नाही तसं झालं मग
हा आपलं मग आपोआप कट होतं आणि मग त्याच्याच काय होत इफेक्टिव्ह मिनिटं पण जास्त तर डाऊट होतात मग हा
तिथेच मला बोलली आग आणखी तर बारा मिनिटं बोल मग आठ आणि काय असेल ते नस्त भेट दिलो मग केलेले आठ आणि सहा
हम्म त्याच्यामुळे मी त्याच दिवशी बोलले म्हणले रुपाईला पण बोलले मी अंकितनी घाईक घाय तसंच तिला सांगायला लागेल की बाबा कट होईल बारा मिनिटं किंवा जर नाही कट झालं तर तुम्ही बारा मिनिटं झाल्यावर कट करा असं करू
आपला आज एक एक झाला ना कॉल आता अग पाहणी यायच्या आता यांचा एक मित्र येणार जेवायला मी ते त्यांना बोली बोल कशाला बोलवता बोलता त्या पोराचा एक तर पेपर हेत ना नुसतं बोल करायल लागेल मला.
तुमच्या मागा बरं आहे ते अनू ते अनू पण कोण ना कोण येतच असतं अनू बोल
ह्यांची हे असते न म कंटाळा येतो आ ग. आता कुठं आता ते थोडंस माझं बोलो कॉल ला हे लागलं तर हे माझं हे आला आता
कुठे लिंक लागले म्हणा
त्या झालं का ते कोल्हापूरच्या काकींशी बोललीस का?
हा त्यांच्या माझं त्यांचा एक एक कॉल झाला. रुपालीनी म्हणा केला तुझा माझा झाला आता ते असते तर एवढं पण नसतं करायला भेटलं ते तर म्हणतात तुम्हाला ऊक काय येड लागायी नुसतं येडाये काय पण खेळ आणता म्हण गप बसा स्वतः बोल्लो पैसे नाही देत. न या घरात बसून करायचं तर बोललो ते पण नाही करून देत.
अग मला ते लाडक्या बहिणाचे आले तिथुन जरा आधार तरी वाटायला लागला नाही तर सगळ्याला कोन देत सगळं सांग बघू देत मग म्हणून सारखं मागायला लागतं मग हो ना.
असं होत आग.
रानू यांचं झालं वाटतं नाव कट, तुझ कटे झालं का कट?
नाही माझं कुठे तिला न मला आम्हाला कधीच ना आम्हाला येतच नाही तीघींना पण मला पण रुपाला